येते ना आवाज हा हा येत.
हम् मग अशी तुमचा आवाज ब्रेक होत होता.
होय.
होय.
आता मला याला की तुमच्या
आता यायला लागलाय. की माझा तुम्हाला तुमच मला थोडं थोडं लाटला तुम्ही काही बोलला समजलंच नाही मला काय बोलत होता लास्ट ला
तेच की येस तुम्ही मोठे तुम्ही दोन हजार अकराला क हे होता आम्ही दोन हजार अकराला दुसरला होतो ते
हा हा हा हा. मग तेच म्हटलं ते आपण छोट्या होत्या हो शेलार्यांच्या बुरी पण त्यांची पण मुलं डिकेटीला होती का कुठं तर होती त्याने हा गंगा महिलाच होतवढत. मग ते जिथल्या तिथं. जवळ म्हणलं हो आवरायचं चालायचं आमच सकाळी कॉलेज दहा लाख ला सुटलं की आम्ही तिथच किती खायला.
हम्म हम्.
हम्म. इथले तर अस कोण?
काय बोलल.
इथल्या इथं असून इचलकरंजीत म्हंटलं जाऊन कधी तर खायचं म्हटलं तर होत नाही जाऊन खायला. चांगलाय मिस्टरांना किती व म्हटलो मी आता इथं हाय असं आम्ही खात होतो. तो कॉलेजमध्ये असताना पण एकदा पण असा योगा आला नाही की जाऊन खाऊन यायचं
हो...
हा एवढं हे आहे...
काम होत नाही हो...
एक काम झाले दुसर काही नियोजन असते मग आपण त्यात लागतोय आता अभ्यास केलो नाही दोन दिवस पाऊस पडाला. मुल पण आणि सॅटर्डे संडे लागला घरीच आहेत. ते दोघंच तर एकत्र असलेत की भांडणा भांडीत चालू असे त्यांचं.
ह ह.
हम्म.
कितीला झोपताय तुम्ही?
आम्ही झोपतोय वेळान अस आतमध्येच असते बेडवररती पण वे झोपायला साडेबारा एक कधी बारा अस वाजत्यात. मोबाईल बघत. आता बर रात्री केल तर चालत ना ते टास्क आपल्याला दुसरा येतोय तो.
हम्म चालते कि तसं काय नाही तुम्ही चोवीस तासात कधी पण करा.
आता ते रात्री बरं आहे मला झोपलीत का नाही कारण की तो आपण दुसऱ्या भागात बसतो रीलल्स वगैरे. मग त्यापेक्षा हा टास्क करायचा ना...
होय चालत की मी आधीचे टास्क सगळे रात्रीचेच केलेत....
हा कॉलेज कॉलेज असल्यामुळे रात्री करत असणार...
होय कॉलेज मधून येेऊन अभ्यास करून मग रात्री....
हम्म.... आता आमच्या घरात आहे की कनी हा.... मुलांचं ते गल्लीत पर तुमचा बेंदूर झाला नाही काय? बेंदूरची बैल दिल्यात सकाळी काय मग ते भानतीच... पहिला तिनं तोडली मग त्या ती तोडली त्याच्यात त्यांचं भांडण लागले आता आणि...
आता त्याला तोडून परत करा म्हणा तुमच तुम्ही...
माग लागल्यात की ते करून तुम्ही... आपल्याला तुम्ही करत होता की लहानपणी असताना मग तेनी म्हणजे माती न गो आपल्याला.... तर म आणायचं! तर मागवायचं आताच्या मुलांना काही सांगायला लागतय....
होय....
ऐकत नाहीत. मुलग्याच कसं आहे काय... क्लेले आणलं ना झालं एका दिवसात आमची मुलगी पूर्ण पॅकेट मधलं ते काढून ति... काय सगळं हेच करून सोडतीया.
हम.. हम...
हम क्लेच नको आता आम्हाला मातीच पाहिजे ते छान होते हो.... होय ते बारक्याच हा ते बारक्याच.... बारक्याच तोडलं हीन मग तो काय रिएक्ट केला नाही.... मी जरा वॉशरूम ह्यांना हात... लावलाय वाटत म तु म ती रडायला लागल्या आस आहे हेंच.... तोडा मेरा तोडा देत्यात आमच्याकड आता सकाळी मागून घ्यायच कोणाकडून तरी असत्यात की.... नाही आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे तिला....
झोपलात म्हणून सांगत..
ते काय नाही काय माहित... नाही मला दुसरं काही तरी खालद्यांचे पप्पा घेऊन गेलात बाहेरात आता....
हम् हम
हम...
भारी असतय.
छोटा भाऊ आहे म्हणून एवढ्या लय भांडणं होत नसतील....
हं काय सांगालाय मला कोपऱ्यात बघितलं ते...
मारत्या तन अजून पण..
मग...
होय.. माझी ती बी सी ए ला मैत्रिण होती बोललं नाही का तुम्हाला... बी सी ए ला होती आणि मी हेला होतो म्हणून बी ए ला तिझं पण... सेम तुमच्यासारखंच हं ती मोठी... आणि भाऊ तिचा लहान तुमचा भाऊ कितविलाय आता...
तो आता चौथीला हाय की...
हा ती पण बी सी ला होती की नाही तो ते चौथी पाचवीला असं होता... तमेश म्हणून तो तिजा भाऊ आणि तर ती असं कॉलेजला यायची पण समंजसपणा राहतोय ना
ह ह आमच्यात तसं काय
तरी पण थोडं फार
म्हणत पण
होय कोण म्हणत
आणि म्हणजे हाईट पण होय सगळे बा
हा
एवढी पण कमी नाही नाझिया एवढीच आहे
नाझिया एवढी हाय होय
तरी प
हा ते दिसून येत दिदी हाय नाझिया हाय की नाही नाझिया म्हणत होती अं म्हणजे आमचे हे मिश् माझी मावशी वगैरे हायत की नाय पुण्यात मग त्यांनी असं जॉब हे करतात ना मध्ये आमची अनेक पाहुणी हाय ती पण तर मग बघ बघा मग मला असला तर जॉब बघूया
म्हणजे
इंटरेस्ट आय टी मध्येच की बी सी ए झालंय ना तिच्या त्या हिशीबानचं की पुण्यात ते हायतं ओ बी सी ला वगैर जॉब
होय हायत की
हम्म पण ते मला जरा वरचं आण
पेमेंट कमी
हा आणि एम सी ए झालं तर जरा
होय
हम्म मग ते अनेक टी म्हटलं नाही का मला म्हणून आमची ती मग तो नाही माझ्या च काकांचा काम पण करतोय आणि स्वत् आपण असं कामच घेतोय बाहेर देशाची म्हणजे असं अमेरिकेचं वगैरे मग ते आता काम मला शिकवाय लागले ती आता घरी बसुन घेतल नाही जाऊन ऍडमिशन च झाल तुमच्या सोबच मग ते शिकाय लागले ते आता
आता कराय लागल्या व्हय घरी बसुन
म्हणजे माझी काकू आहे ना माझ्या मामाची म्हेवणीला केलंय असं
हा हा
ह हा इला सिवल ला पण स्कोप आहे हा नाही नाही वेबसाईट पण नाही आपलं ड्रॉइंग कडे सिवल आहे तो मग ब्रिज हा सिव्हल इंजिनिअरिंग मध्ये ते काम ते णजे हा जॉब करूर्यंत आपल्याला काहीतरी साईड बाय साईड आपल्याला पाहिजे ना मग ते करायलागेले ते तिथंच राहते जवळ म्हणून जाते आपलं शिकायला
म्हणजे स्केच काढून द्यायच वय त्यांना
पेच वगैरे काढून द्यायचं काय काय असं कामा ज कि गेलंच नाही म बर्याच दिवस झालं कृष्णानगर ला राहते ना आमचे काकू का आम काक बँक ऑफ महाराष्ट त्याजवळे बेसमेंट मध्ये अस आमचे काकून म्ह सहारा फॅशन म्हणून नाही कि नाही तु त्या मा सुलजा मलके सारा
हम्म हम्म
हम् त्यांचाच मुलगा तो इंजिनियर आहे आणि तिच्याकड शिक शिकायला लागले ते आआअ
हम्म हम्म
हम्
खरं हे आमचंच काही तर शिकले असेल तर तिला लवकर जॉब भेट
हो एमसी ला घेणार किती ऍडमिशन एम सी दोघी पण बहिणी ब आहे ी बहिणीच काय आताच फिक्स झालंय मोठ्या बहिणीचा तिझ्या हो ना बहिणीचं लग्न झालंय की हाय के बहीण तिला पिझ्झा हा लग्न झाले तिथं भाऊ आहे
मला आज हो एकटीच आहे
नाही नाही ऐ की मेहनती पण यासारखीच अशीच आहे बारीक नाजूक लग्न झालंय ल दोन वर्ष झाली की लग्न
हम् हम्म तिझं काय झालंय शिक्षण
तिझं शिक्षण व बी ए झाल्यावरतं तिचं काय बीकॉम झाल्यावरतं ती पण डय की ग्रुप मध्ये आपल्या
होय काय माहत नाही
हम्य आपल्यार मध्ये मच्छ लागता मच्छ भाऊ पण तिझा आयटीआय करायला वाटतं हिज्यात, माधवनगरला जाते कॉलेजला.
हम्म, हम्म, हम्म.
हम्
ह मला वाटत होत एकटीचही
ते तिला बघून असं वाटत होत नाही मो ती बहीण आहे मग दोन नंबर तर मग ही नाज्या आवडत मग नाज्याच्या पाटेवर त्याचा भाऊ आहे औऔओ
हम् हम
ह् तजे काकू आमच्यात राहत ति काकू मा ी नंदुबाई सखी नाझियाची स की काकू हम्म असं रिलेशन आहे मग त्यांचे काका एक्सपायर झालेत ना परवा मे मध्ये
हा हा ते हे प मंडप घालूनण काहीतरी कार्यक्रम केलत ना
कुठ ओ?
तिथंच की नाझिया त्यांच्या घराजवळ म्हणजे ते नजिया त्यांनी त्या पलीकड राहत्या काय त्यांची काकू?
नाही नाही आमच्या इथ राहतात त्यानी. तिथं मंडप घालून तिच्या बहिणीच बहिणीच केलता त्यांच फंक्शन जोरात होते ते तू बघित तुम्ही बघितलं असणार का नाही तुझ्या बहिणीचे लग्नाच्या वेळच असणार ते.
नाही आता परवा मागच्या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी. आमची एक्झाम आधी. म्हणजे नजिया त्यांच घर आहे ना ते पलीकडत ते दुसरे कोणतरी राहिला हायत का.
हा हायत की त्यांच असल मग.
हा हा त्यांच्याच तिथं घातलेल मंडप म्हणजे पलीकड ते असं मोकळी जागा आहे ना.
हो हाय की. दुसऱ्यांच असेल ते, तुम्ही सेकंड इयर ला असणार आहे तेव्हा सेकंड तर फर्स्ट इयर लास्ट इयर लास्ट असणार आहे तेव्हा. झालय तिज लग्न, डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये झालय.
नाही आता आमची परवा एक्झाम झाली ना आता थर्ड इयर लास्ट टइम झालय ना त्याच्या आधी काहीतरी कार्यक्रम झालाय. पलीकड आहेत ना त्याने पण मुस्लिम आहे मला वाट लं ते भाऊ भाऊ असं म्हणजे सेपरेट झाल्यानंतर ना.
बाजूला हायत की.
हा म तेच पलीकडचे आहेत तेच त्यांच्यात होत.
हा.
म्हणजे.